हो काय चाललंय
काही नाही आता झोपायची तयारी
होय दूध वगैरे घेतलं का
हो चाललय घायच
होय मी जरा म्हणी वाचत होते, तुला काही येतात काय म्हणी? म्हण्यात, म्हनी माहिती मराठीतल्या म्हणी आति तिथ
माती.
हा आणि काय असत एक हाता ना काय एका हाताानं हा एका हाताने टाळी वाजत नाही.
हं!
अजून काय आगीत न उठून
फुफाट्यात.
फुफाट्यात पडणे आणि आ बैल आ बैल मुझे मार.
हा!
तुम्ही कुठल्या म्हणी वापरत होता का नव्हता लहानपणी तुमच्या.
वापरत पण होतु पन आता काय लक्षात राहत नाही गं म्हजे.
ता घरोघरी काय असतय हा चोरा हा चोराच्या मनात
चांदने.
हं!
चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे.
हा!
अ तेल, ते तेल तसे
हं!
तेल तसे तूप.
हूं!
ऊं!
आंधळं दळतं, आंधळं दळतं अण कुत्र पीठ खात म्हणे.
पीठ खात बरोबर, आणि दुरुण डोंगर
साजरे.
हा!
अतिशहाणा त्याचा बैल रिकामा.
बरोबर, बरोबर, बरोबर, बरोबर आणि पाण्याच काहीतरी आहे. की ज उथळ पाण्याचं.
खळखळाट भारी.
हा ऊंथळपाण्याला खळखळाट फार हं हा. आणि ते काहीतरी म्हणायचं ना गं आपण एक पण काम नीट करत नसल. आणि नुसतं आपलं हे बघ, ते बघ, ते बघ, ते बघ, करायचं त्याला काय म्हणायचं?
एक नाही भाराभर चिंन्ध्या.
एकना धड भाराभर चीन्ध्या लक्षात राहत नाही बघ
हं!
आपल्याला. आणि त्या हे पण गर्विष्ट झाल्यावर पण, काहीतरी असायची बघ म्हण.
गर्वाचं
घर खाली.
हा गर्वाच घर खाली.
खाली हा.
अ. तेच ना आणि जसे कर्म तसे फळ.
हो, जैसे कर्म तैसे देईगा ईश्वर.
हो.
जैसे कर्म तैसे त्याचे फळ देईगा ईश्वर. ए ते गाणं आहे की ग.
होय जैसे ज्याचे क
इश्‍वर
नाही जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देेते ई श्‍वर ह. आणि ते काहीतरी नाही काय ग दूध तापलं पोळलं तर काय करायचं. अ ता दूध अ दूध पोळलं की ताक पण फुंकून प्यायचं बरोबर बरोबर. बरोबर हम्म हम्म बरोबर आहे. आणि नाव मोठं लक्षण खोटं.
हो
हाय की नाही हम्म. आणि सगळे जण सा सारखे नसतेत त्याच्यावर एक काहीतरी होतं ना ग आई. सगळे अस सगळेजण सारखे नसते प्रत्येकाच वेगवेगळं. त्याला काय म्हणायचं? पाचही बोटी सारखी नसत्यात.
हम्म
हम्म प्रत्येकाच वेगळं वेगळं आण- आणि बोले तैसा चाले
हम्म त्याचे वंधावे पाऊले.
पाऊले बरोबर आहे बरोबर. हम्म अं.
अजून एक जर रोजच जर कटकट करत असल ना तर रोजचाच आडवा रोजचाच तिर बा
हम्म
काय म्हणायचं रोजचच आडवा रोजचच तिरबा. आणि जर रोजच कटकटी असतील तर रोज मरे त्याला कोण रडे अस काही म्हणतात रोजच आहे हा अ.
रोजच आहे बाई त्याला कोण आहे का रडत बसत.
अ आणि ज्याला कुणीच नाही त्याला देव आहे त्याला काय म्हणत्यात?
अं त्याला
देवाचा राखा पाठी राखा देवा पाटीराखा अस काहीतर हाय बई, अं काहीतर हाय वाटतं. आणि ज्याला कुणीच नाही त्याला म्हणतात, वांजेच्या लेकराला देव पण राखत नाही. म्हणजे वांजाचय त्याला देव पण म्हणजे कोणच नाही त्याला.
हूं...
हा... हम् अजून काय ग अति शहाणा त्याचा बैल रिकामा हं...
अच्छा
अ अजून काय हातचं सोडून पळत्याच्या पाठीमागं लागणे.
ह... हातच्या काकणाला आरसा कशाला.
हां.. हातच्या काकणाला आरसा कशाला. अजून नाही कुत्रं पीट खातं बरोबर- बरोबर -बरोबर. होय
एका माळेचे मणी, ववायला नाही कुणी.
हा एका माळीचे मणी ते पण आहे बरोबर, बरोबर. अं आणि हळदीचा गाठोडा गांधेल माशी.
आधिच
तयाला चांगलं पण त्रासदायक म्हणून म्हणायचं हळदीचा गाठोडा आणि गांधी दिल माशी हूं..
आणि काकत कळसा आणि गावाला वळसा.
बरोबर, बरोबर आणि हातचं सोडून पळत्याच्या पाठीमागं लागायचं. चला
अजून एक नवीन म्हण सांगू का? सांजेच्या गुराख्याला जंगलात जायची काय गरज. उशीर झाला कि मग घाई घाई काय कामाची?
हूं....
एकदा उशीर झाला की घाई करून काही उपयोग नाही ना म्हणून सांजेच्या गु गुराख्याला जंगलात जायची काय गरज.
आणि बैल गेला आणि काय आहे गं?
अ
बैल गेलान, झोका गेला कायतर हाय बई
तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणी आले. हम्म आणि अजून एक काय माहिती आहे का, शहाना अ शिकविन नाही शहाना शिकवीन आणि गाडव मार खाईन. काही लोकांना मार खाल्ल्याशिवाय कळतच नाही.
हूं....
हम्म शहाणा शिकविन गाडव मार खाऊन असं. हु.. आणि माझघरातला उंदीर मांजराला घाबरत नाही मंजे आपल्याच घरी माणूस जास्त बोलतो, दुसरं बाहेर बोलत नाही.
वासरात लंगडी काय शाणी
होय ते पण आहे वासरात लंगडी गाय शहाणी.
हं...
हो. आणि दुधाची तहान ताकावर भागवतो. अं आपल्याला जे नाही मिळालं ते. थोडक्यात अं. अजून एक आहे, छोटी गोष्ट टळली नाही तर मोठी होते.
हूं!
अ त टाके घालता घालता भोक मोठे, अश्यातला प्रकार आहे ते.
चांगले दिवस येतील पण आज नाही, वाईट वेळ निघून जाईल. चांगले दिवस येतील पण आज नाही, म्हणजे आजचा वाईट दिवस निघून जातील हूं आणि कडईतून निखाऱ्यात पडणे, म्हणजे म्हणायचं वाईटातून वाईट परिस्थितीत जाणे.
हूं!
इकडं आड तिकडं विहीर, असं नसती का आपली कंडिशन कुठं जाऊ कळत नाही वाईटातून वाईट मध्ये गेलं की म्हणायचं, कढईतून निखाऱ्या त पडणे.
हूं!
हूं आंधळदळत कुत्रं पीठ खात. अल्पविद्येने भोपाळा शहाणा, थोडं शिकून जास्त मिरवायचं. असं! आणि दूरचे डोंगर सदा हिरवे, आपल्याला लांबचं नेहमी चांगलं दिसतय, पण त्या लोकांना वाटतंय तिकडच चांगलं, आणि ह्या लोकांना वाट तय तिकडचं चांगलं मग ते दुरचे डोंगर दुरचे डोंगर सं-सं! साजरा बरोबर अं! जिथे पैसे नसले, की कुणी विचारत नही मग. जिथे नाही तिथे देव पण नाही, जिथे पैसे नाही तिथे चोराच्या मनात चांदण, घरोघरी मातीच्या चुली. एका हाताने टाळी वाजितो, साखरेचं खाणार त्याला देव देणार.
हूं!
हूं साखरेचं खाय नहीं त्याला देव
देव देणार, अतिच, अति, अति तिथं माती.
अं आपली दोरी दुसऱ्याच्या हातात द्यायची नाही. म्हणजे स्वतःच काम आपण, स्वतःच करायचं. हूं आणि काय? मागच्याच ठेस पुढचा शहाना.
हं!
मागच्यास ठेस पुढचा शहाना माहिती ना?
हो!
अजून काय? अजून अं! अ! अ काय ग बाई, आजून आठवूण झाल्यात. काय म्हणी म्हणायचो माहिती का आमाला शाळेत अणि हिच्यात स्कॉलरशिपला अश्या.
होय आम्ही पण लहानपणी ये ना असं. जेवण झाले कि बाहेर झोपायचं मग ते म्हनी म्हणायच्या. हम्म चोराच्या मनात चांण. तू काय, काय, काय, काय म्हणायचं?
हम्म. आणि मागच्यास ठेस पुढचा शाना.
हम.
हा मग ते असतेस पुढच्या शहरात. झाले ते झाले, आता ओरडून काय उपयोग? हम. आणि गेल्यावर माशी शिंकली. वेळ निघून गेल्यावर शहानपणा सुचतंय काय?
हो.
अ गेल्यावर माशी शिंकली, सगळे सल्लागार कामाला कुणीच नाही हम्म. आणि पाणी गेल्यावर बांध फोडणे. नुकसान झाल्यावर उपाय सांगायचे परत. हम्म.
पातळ.
घोड्या गेल्यावर तबेला बंद करणे.
हम्म आणि ते काय म्हणत्यात ग हाती झोका गेला
हत्ती गेला शेपूट राहिल.
नाही, नाही, नाही हाती गेला झोका गेला काहीतरी हाय बग.
हाती गेला शेपूट राहिला म्हणत्यात. आणि घोडा केल्यावर तबेला बंद करणे, म्हणजे चोरी झाल्यावर कुलूप लावायचं. अ मागून शहाना पुढे भावळट. मग नंतर सगळं कळतंय, आधीचं काही कळत नाही हम्म.
काय उपयोग? हम्म आणि काय ते कडू कारल तुपात तळलं. साखरत घोळलं तरी कडूच.
हा हा हा चालतय, चालतंय. आणि काय बाकी झोपायचं नाही का आता झोपणार ना?
झोपायच.
हो आम्ही पण झोपणार आहे आता. चालतंय ठेवू का मग हा?